हॅलो हा बोलाय हा येतोय...
हम्म बोला की....
चहा झाला...
हो झालं बघा तुमचं...
हा झालं आमच पण आवराय लागलाय घरातलं...
हा हा....
पाऊस चालू आहे तिकड.... हा.... हो आमच्याकडे रात्रभर पडलाय आता सकाळपासून वातावरण झालंय पूर्ण.....
होय आमच्याकडे पण सेम तसच झालेलं आहे....
हा हा ह.... दोन तीन दिवस किती हो झालंय सगळं.... वरच आवराय लागलोय स्वयंपाक झाले....
हा हां लवकर.....
लवकर आमच्यात लवकर म्हणजे सुट्टी होय तरी पण आज लवकरच आवरल स्वयंपाक....
हा हा हा....
म्हणजे एकदा राहिलं की मग कंटाळ येते म्हणून लवकर....
आमचं पण तसच आहे म्हणजे भाजी चपाती करून घेतलेली आहे पोर शाळेत जातात..... मुलं लहान आहेत त्याच्यामुळे.....
हा हा.....
तुमचं झालं ना सगळं....
हो झालय.... जेवण नाही स्वयंपाक वगैरे झालाय सगळा चहा नाश्ता झालाय. त्यानंतर करायचं उन्हाळ्यात कस भूक लागते. तसं जेवतात मग....
हो ते तर आहे प लहान बाळ वगैरे.... कोण आहे का नाही....
हो आहे एक आहे....
ह् हम्म हम् त्यांच्यातच वेळ जातो सगळा....
अ होय हो...
हम् ह.... बाकी काय मग....
तुमचं बाकी....
काय ना बघा हाय चाललंय व्यवस्थित.... तुमच्याकडे असं काही सेल वगैरे काय आलं की नाही?
होय चालू झालंय आता.... हो चालू झालंय पण आम्ही नाही गेलो अजून आता चालू होऊन पण आठ पंधरा दिवस होत आले... ह...
होय काय म्हणजे कसलं साड्यांचं वगैरे आहे की कसलं?
हा म्हणजे साड्यांच पण आहे माणस असेल ते पण आहे
हा हा हा हा
सगळ्याच एकदमच चालू होते आमच्याकडे साड्यांचं निघून आता काही तरी पंधरा वीस दिवस होऊन गेले आणि ते मान्सून नाही ते तरी काय आता अ अजून नाही गेली मी बघायचं म्हणजे असं चालू आहे आज जायचं उदा जायच पण जायचं झालं नाही अजून हो
पण ते सेल वगैरे असं छान वाटत म्हणजे
होय होय होय मध्ये थोड ऑनलाईन पण घ िकलेलं त्यामुळ आता लगेच काय घ्यायची गरज नाही अस विचार करून गेलंच नाही मग
ह हा हा हां बरं पडतं लहान मुलांचं वगैरे येतं का असं म्हणजे काय
हो हो असते असते असते ते पण असते की प्रत्येकांचं असते सगळं होळ
हा हा हां मण दरवर्षी येत अस सेल वगैरे
होय होय सहा महिन्यातून एकदा असते ते म्हणजे गणपतीच्या वेळेला एकदा असते प्लस दिवाळीच्या वेळेला असं म्हणजे वर्षातून दोन वेळा तरी असतेच
हो का म्हणजे आम्हाला म्हणजे ह्या गोष्टी एवढा माहत नाही तो म्हणून विचारला मी पण रीलल्स मध्ये वगरे असं बघितलंय
हा हा चांगले असतात पण ते पण
ओके हम्म हम्म हम्म
पाहिजे तसं वापरू शकतोय असं म्हणजे सेल आहे का रेट कमी असतात
अ रोज वापरण्यासाठी कपडे वगैरे जे असतात ते
हा असतात हो म्हणजे असं म्हणजे चांगले पण असत कलटी वगैरे आपण क घेईल त्या पद्धतीने असतात ते त्यामध्ये पण क्वालिटी आहे पाहिजे त्या पद्धतीने घेता येते आपल्याना आणि आता कसं ऑनलाईन ला पण नजरा र मिल त्यामुळे जास्त करून ऑनलाईनलाच घ्यायलं बघतात लोक
गर्दी वगैरे होत असेल मग भरपूर
होय खूप असते गर्दी
आता मी पण रीलसमध्ये वगैरे असं बघते की साड्यांचा सेल किंवा असं सगळ्या गोष्टी त्या असात पण ते गर्दी बघून पण एवढं हे होतं की नाही म्हणजे
नको होते का एवढ्या गर्दीत कधी घ्यायच
घरातलं सगळं आवरायचं कधी आणि त्या गर्दीत जायचं कधी
होय हो आणि मेन म्हणजे आपल्याला लवकर पसंत पडत नाही हे नको
पडत नाही आणि कसंय आणि त्यात ते लोक ऑफर पण ठेवलेत की नाही त्याच्यामुळे असं ना म्हणजे बायका हा आता मी आता मी एका ठिकाणी गेलेलो
हां हां
ह हा बोला कि मग ते असं कसं माहिितय काय आमच्याकडे असं सेल असं आलेलं ही म्हणजे आम्ही दिवाळीच्या टामाला कि तुम्ही साडी खरेदी करा आणि ती लोक नावानेस चिठ््टठी वगैरे देतात त्या चिठ्ठीमध्ये नाव जर आलं तर तुम्हाला एक साडी फ्री किंवा एक त चली ना तर बायकांना अस त्रास होतो एवढ्या गर्दीत एक आशा असते पण मला एका दृष्टीकोनाने ना ते चुकीचं सुद्धा वाटतय
होय होय
म्हणजे मी माझं मत मडलंय
ह
कारण की ते कसं आहे बायकांना त्या एवढं मुलांना सोडून किंवा प्रत्येकाची लहान मुलं असतात किंवा त्यांचे मिस्टर असत त्यांच्या सोबत असतात त्यााला कस असत प्रत्येकाची एक आशा असते तर त्यांनी काय असो ना ज्यांनी ज्यांनी नाव दिले त्यांना थोडंफार त्यातनस काउंट देऊन पण एक काहीतरी ऑफर ठेवायला पाहिजे किंवा पाचचा नंबर काढायला पाहिजे
हो पण असं म्हणजे शक्य एवढं पण त्यांना शक्य नसतं ना कारण आधीच त्यांनी सेलमधून विकत असतात म्हणजे रेट वगैरे कमी असतात
हो ते तर आहे सोडा पण कसं एक दोन का तुम्ही पन्नास बायका उभा राहण हे त्यांच्यासाठी फाय असं मला वाटतं कारण की ते कसं त्यांचा एक ऍडवटाईज पण होते
होय होय
त्यांची ऍडव्हटाईज होते त्यांची गर्दी होते त्यांना कुठ कु कुठूनही त्यांना त्यांचा लाभ मिळत असतो पण बाकीच्याच काय
ह हम्
असं पण मला असं कुठेतरी म्हणजे माझा अनुभव झालेला ह्या गोष्टीचा
हा हा
कार की माझ्या मी कधी मी दोन साड्या अशा खरेदी केलेल्या आणि माझ्या बरोबरच एक जण होती ती तिला काहीच माहित नव्हतं मग मी तिला सांगितलं की असंं आहे तुम्ही पण नाव द्या मी पण त्याच नाव दिलं आणि तिने माझ्या पाठून नाव दिलं आणि माझ्याबरोबर राहून माझ्या सोबतच हो ते सगळंय आणि तिचा नंबर आला
आणि म्हणजे तुम्ही सांगून त्याच्या नंबरला आणि तुम्ही हा हा
म ते मला कुठेतरी असं हे वाटलं की अरे माझा सुद्धा यायला पाहिजे होता पण ते मला ठीक आहे तिला तिला मिळालं अस म दुःख नाही पण एक कुठेतरी एक बाक का शेवटी बाई माणूसच आहे आणि ती मेन म्हणजे साडी साड्यांना किती हावरे असतात
होय होय किती पण घरात असलं तरी आणि नवीन आलं तरी पाहिजेच असत ते आपल्याला एका असल्या कलरची नाही आहेे माझ्याकडे पण अशी पाहिजेच आहे मला असं होतय आपल्याला
आणि एक रुपयाची पण जशी किंमत आहे ना तर आता समजा तिची सहाशेची आहे तर मही सातशेची आणली त्यात पण त्रास अरे बापरे एवढी माग
त्यांची थोडी कॉस्टली आहे माझी साधि आहे असं पण होतय
हा पण ते कापडांचं बघत नाही की कापड कसं आहे किंवा काय सेम असते पण कापडामध्ये पण फरक असतो
फरक असतोय हो
तेवढाच विषय
आणि तो खूप छान छान म्हणजे प्र वेगवेगळ्या डिझाईनच्या पाहिजे तस आपल्याला म्हणजे ही दुकानात गेली की ही घ्यायची का ती घ्यायची हे कळतच नाही घरात आपण खूप ठरवलेलं असते की नाही मला अशीच पाहिजेलय पण तिथे गेले की ह्याच्यापेक्षा थोडीशी छान दाखवले कि नही म आपला विचार लगेच बदलतो त्यावेळी.
आता मला कसं मला एक कांजीवरमची साडी आवडते म्हणजे जसं गोल्डन कलर असत ना त्या टाईपची, पण मी ती जी घ्यायला जाते ना पण मला ती दुसरी दाखवली ना ती मला म्हणजे मनात अजून पण अजूनपर्यंत खरी गोष्ट आहे, की मी अजूनपर्यंत ती साडी घेतलीच नाहीये.
अहं अहं एवढी आवड असून
हा म्हणजे बायकाचं मन एवढं चंचल असत.
ते होय होय. सगळ्याच गोष्टी चंचल असतय ते. माझी बहीण पण असं दुकानात वगैरे गेली कीणी तिला म्हणजे खूप खूप काढायला असं लावत्या. हे नको ते नको ते नको हे एक एकदा तरी ते घीत घेतच नाही ते. ते तस आहे तस सोडून येत्या हा.
फिरायच आणि शेवटी काहीच हातात नाही आणायच. मग घरातल्यांच्या शिव्या तर वेगळच अरे
होय. त्यामुळे आम्ही तिच्या सोबत कोण जायलाच बघत नाही. तुझं तुझं असं नाही असं असतय. तुला काय पसंद पडत नाही दुकानदारांना कामा लावतीस आ तिच्यासोबत राहून एवढं बोर होते ना दुकानात गेल्यानंतर
हम्म हम्म.
त्यासोबत जे आमच्याकडे बघत असतात ना ती सुद्धा कंटाळतात. ही मुलगी नक्की काय करायला आहेत. असा
हो. म्हणजे त्यांच पण जरा एक अनुभव पण त्यांचा लो दुकानवाल्यांचा वेगळाच असतो. त्यांना माय समज अरे ही काय घेणार नाही. अहं अहं
अहं अहं होय.
आणि त्याच एवढं टाइम काढून पण ते एक एक जण असं चिडतात ना की मॅडम तुम्ही काय घेतला नाही माझ वेळ वेस्ट गेला अस त पण म्हणतात तेव्हा कुठेतरी आपल्याला पण हे वाटणारे काय हा का असं बोलतो? त्यांच कामाच आहे असं आपण विचार करतो. पण त्यां
होय होय. नही पण त्यांच होय होतयच की कारण एवढे सगळे काढले असतात त्याची पूर्ण सगळ्या व्यव तिथं आणि घड्या करून आणि ठेवायचं. आपण एक, दोन साड्या घरात पडल्या असल्या तर ठेवायला दोन दोन, तीन तीन दिवस लागत्यात आपल्याला.
तर माणसांना पण मानलं पाहिजे की एवढं कष्ट करतात, एवढी मेहनत करतात. आणि अ म्हणजे बोलतात ना की त्या परत साड्या घाला, काढा त्याच परत पॅकिंग करा व्यवस्थित.
हा.
आपण काय लूक त्यांना असं हे करून त्यांच काय मत आहे, एवढं सगळं दाखवलं त्यातलं तरी घेतील असं त्यांच
अपेक्षा असत्या होय. त्यांची पण अपेक्षा असते आपल्याकडे. आणि एक घेतल्यानंतर आपण कुठं म्हणजे त्यांना लई लई एक पन्नास, साठ रुपये मिळत असेल आपण एक घेतल्या नंतर. म्हणजे असत्यात सोडा तशा रेट मध्ये पण असत्यात साड्या, जर म्हणजे हजारच्या आत घेतलं तर मग एवढं काय मिळणार नसेल त्यांना. पण हजारच्या बाहेर अ घेतलं तर मग त्यामध्ये पण त्यांना असेल फायदा जास्त.
हो. एक तर पगार त्यांना कमी असून त्यात ती लोक असं हे आपण जर आपण पण असं केलं. आपण पण त्यांच थोडंफार कुठेतरी मालकाचं काही नसतं, पण ते दाखवणाऱ्याचं असत ना त्यांना जरा त्रास होतो.
हो हो मालकाच काय पेमेंट केले की निवांत असतात.
हो हो... आणि काय मग बाकी सगळं....
बाकी निवांततय....
हम्म हम् हम्.....
तेच आज जरा सुट्टी बाहेर जायचं म्हणायला लागले.... पण आता बुघूया पावसाचं वातावरण कस हो सुट्टी आज असते त्यांना....
हा हा हा हा..... मग कुणीकडे जायचं प्लॅन आहे.
अ माहेरी जायचं आहे. लगेच जाऊन हा म्हणजे.... हा..... एक तरी पण चाळीस पस्तीस चाळीस किलोमीटर असेल इथून आमच्या गावात..... म्हणजे तास पर तरी लागते अर्धा पाऊण एक तास तरी लागते जायला या..
तूमचं मग एक्साइटमेंट लवकर म्हणून सगळं आवरलं असेल फटाफट फटाफट..... माहेरी जाणं म्हणजे..... हे अस आमचं माहेर लांब असल्यामुळे आम्हाला कुठे एवढ्या लवकर जायला मिळत नाही.
हा म्हणजे तुमचं कसं अ कोणत्या तरी सणात ह मग..... खूपच लांब आहे...
खूप लांब आहे मग वर्षातून एकदा जायचं. तेव्हा एक मस्त एक दोन महिने राहायचं आणि निवांत यायचं. हो वर्षभर तिथे बघायचं हो.... त्यांच्यात सारखं जाणं येणं नसतं..
हा हां....
तर सुट्टया पण असतात मुलांना....
नाही मग आमच्यापेक्षा तुमच भारी आहे दोन दोन महिना दोन दोन महिन तिकडे.....
आम्ही काय असं जातो एका तासाच रिटर्न लगेच....